हॅलो, हां हॅलो मॅम गुड इविनिंग दिस इज श्वेता परत एकदा स्वागत ओके ओके मॅडम तर तुम्हाला अजून एक तुमच्या विषया म्हणजे तुमच्यासोबत एका विषयावर बोलायचं होतं.
ओके ओके हा
आपला विषय आहे फॅमिली
हो हा
तर कुटुंब हे प्रत्येक व्य क्तिच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. तुमच्या आमच्या कोणती व्यक्ती असू दे, प्राणी असू देत पक्षी असू देत कुटुंबाशिवाय काही चालत नाही, कारण दुःखाच्या किंवा सुखाच्या वेळेस फॅमिली सोबत अस ने गरजेच आहे.
हो
ह कुटुंब म्हणजे एकत्र राहणारे, प्रेमाने जोडलेले आणि एकमेकांची काळजी घेणारे लोकांचा असलेला समूह म्हणजे कुटुंब होय. मराठीत कुटुंब या शब्दाचा अर्थ परिवार, घराने किंवा नातेवाईकांचा समूह असा होतो.
कुटुंब हे समाजाचे मूलभूत घटक माडले जाते, हा पूर्ण आणि कुटुंब असे नाही. की आई - वडील, मुलं म्हणजे बहीण -भाऊ इत्यादी मिळून कुटुंब म्हणजे इत्यादींचे मिळून कुटुंब बनत नाही तर आजी -आजोबा, काक का -काकी सर्व फॅमिली एकत्र राहून, जी मज्जा -मस्ती करता येते तेच एक कुटुंब असत.
हो हो आता आजकालच्या पिढ्यांना म्हणजे जास्त करून वयस्कर लोक किंवा जास्त कुटुंब नसणारी लोक असणार नसणारी लोकच आवडतात, कारण का आता स्थळ म्हणजे मुलींना सुद्धा स्थळ बघण्या पूर्वी आपल्याला चौकशी केली जाते की बाबा कुटुंबात किती व्यक्ती आहेत जर सासु -सासरे दोघचं असतील आणि फक्त एकच मुलगा असेल तरच आम्ही तुमच्या घरी मुलगी देऊ, अशी लोकांची मान्य म्हणजे
म्हणजे थोडक्यात तरुण पिढीला आपल्या एक् कत्र फॅमिली
हा एकत्र हा हा पूर्वी कसं असायचं की लोक हा लोक एकत्र राहाय एकमेकांची मन जुळायची म्हणजे जास्त तिथे अपेक्षा नव्हत्या, त्यामुळे लोक एकत्र राहायचे त्यांच्यावर कुठला सुद्धा मतभेद व्हायचं होत नव्हता पण आली अलीकड खूप म्हणजे खूप मदभेद होत आहेत आणि कुटुंबामध्ये जास्त करून आपलेपणा जो आहे तो कमी होत चाललेला आहे. त्यामुळे अ कुटुंबाच्या पद्धती म्हणा कि हम दो हमारे दो फक्त आज आजकालच्या पिढीमध्ये एवढंच राहिलं आहे.
होय. थोडक्यात म्हणजे काय आता आपल्या तरुण पिढीला माहीत नाहीये कि एकत्र कु कुटुंब पद्धतीत माणसाला संस् कार मेन जे आजी आजोबान कडून आपल्याला म्हणजे पिढ्यानं पिढ्या जे संस्कार आपल्यावर आलेले असतात ते संस्कार, आजी आजोबांच प्रेम, त्यांचा एक आधार आणि सुर सुरक्षितता, सुरक्षितता हे महत त्वचं आहे. हे इत्यादी गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून मिळतात.
हो. कुटुंब जरी जास्त असेल हा, तरी प्रत्येकाच्या जरी आपण म्हणतो की बाबा कुटुंब जास्त आहे. पण प्रत्येकाच्याकडे ती स्पेशालिटी वेगळी असते. आजीशी मा माया आई देऊ शकत नाही. आईची माया आजी देऊ शकत नाही. आजोबांची माया बाबा देऊ शकत नाहीत. बाबांची माया आजोबा देऊ शकत नाहीत. पण प्रत्येकाची स्पेशलि वेगळी असत्यां. त्यामुळं अ जे जे आजकालच्या पिढीला खरोखरचं लहान-लहान तर आजज आजी आजोबांचं प्रेम हवंच. कारण का? आजी आजोबा कसं लाड करतात, कि त्यांना जवळ, बाहेर घेऊन खेळायला जातात. त्यांच्या पशी थांबून त्यांच्या वर म सगळं लक्ष त्या मुलांच्याकडं देत असततात. अजिबात डोळा चुकवत नाईत किंवा त्या मुलांच्याकडे मुलांना काय हवं, काय हवं म्हणजे ते साधं रडालं तरी म्हणजे की लगेच नजर उतरणे किंवा त्याला खाऊला त्याच्या खाण्या पिण्याकडे, पोट गच्च झालं किंवा त्याला अ सं साधी सर्दी जरी झाली लगेच आयुर्वेदिक उपाय सांगून त्याला बरं करण्याचं ही जुनी पिढी करत असते. हां प्रथम उपचार हा
जो लागल्यानंतर प्रथम म्हणजे उपचार करतात. हा होय. तसेच म्हणजे आण आपल्या एखाद्य आपल्यावर बरोबर आहे तुमचं. तसेच आपल्यावर दुःखाचा एखादा प्रसंग आल्यानंतर जी फॅमिली ची साथ, जो आधार म्हणून आपल्या भक्कम पाठीशी उभा राहतो तीच आपली फॅमिली असत्यां इतर कोन म्हणजे इतर कोणीही आप आपल्याला साथ देत नसं
देऊ शकत नाही. हो जास्त करून हा बोला बोला बोला हा
एक संयुक्त आणि दुसरं लहान कुटुंब. संयुक्तमध्ये अनेक पिढ्या म्हणजे एकत्र राहत असतात पिढ्यानं-पिढ्या-पिढ्यान- पिढ्या. आजी, त्यांची मम्मी म्हणजे सॉरी आजी आपली मम्मी, आपण, आपली मुलं म्हणजे जे पिढ्यानं पिढ्या राहत आलेले असतात ते संयुक्त कुटुंबामध्ये येतात. आणि त्यामध्ये खूप आनंद, माया, प्रेम, आपुलकी इत्यादींचा समावेश असतो. तसेच लहान कुटुंबामध्ये आई-वडील किंवा मुले एवढेचं म्हणजे तुम्ही बोलला तसं, हम दो हमारे दो एवढंच आणि कुटुंब हा शब्द संस्कृत मध्ये म्हणजे संस्कृत मधून आलेला असून त्याला फॅमिली, फॅमिलीचा अर्थ फादर अँड मदर, आय लव्ह यू असा होतो. त्याला हाऊस होल्ड असं देखील म्हणतात.
सांगाय गेलं तर कुटुंब अ कुटुंब मोठ असण खूप गरजेच आहे कारण का आजकाल आजकाल माणसाची खूप गरज लागत आहे आणि माणसं जर घरात खूप म्हणजे माणस जर घरात असतील कोणाचीच आता बाहेरच्यांची साथ त्याला अ लागणार नाही जर घरातली सोबत असली तर तिला कुठल्या सुद्धा संकटांना सामोरं जावा जावं लागणार नाही आणि कधी सुद्धा गरजेला अ जास्त करून घरचीच माणसं पडत असतात असं मला वाटत त्या मुळे एकत्र कुटुंब ही खूप म्हणजे खूप
चांगली हो आणि लास्टला कुटुंब हेच म्हणजे खरे बळ असते आपली ताकद असत आणि कुटुंब हे प्रत्य तेक व्यक्ती च्या जीवनातील सर्वात महत्वाचे स्थान आहे अस मला वाटते हा माझ्या कुटुंबामध्ये म्हणजे माझे कुटुंब खूप प्रेमळ आहे आणि आनंदी आहे म्हणजे मी खूप माझ्या कुटुंबातील लो लोकांची म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये आई वडील आजी आजोबा तसेच माझी एक दोन म्हणजे सॉरी माझी एक मोठी बहीण राहत माझे वडील खूप मेनती आहेत ते आमच्या कुटुंबाची खूप काळजी घेत त्यात माझी आई घरातील सर्व कामे करते, आणि आम्हाला प्रेमाने सांभाळतील, आजी आजोबा आमच्या आम्हाला चांगल्या सवयी सांगतात म्हणजे च चांगल्या सवयी गोष्टी शिकवतात
नक्कीचे तुमं तूमच्या एवा बोलण्यावरून त मला खूप म्हणजे खूप छान वाटतंय अं जे वाट ला आहे आणि तुमचे नक्कीच तुमचे आई वडील खूपच छा छान असतील असे मला वाटते
आमच्या कुटुंबात सर्वजण एकमेकांना मदत देखील हां हो-हो आम्ही च्या कुटुंबातील सर्वजण एकमेकांना मदत करता सहकार्य करतात एखाद्या विषयावर जर म्हणजे चर्चा आम्ही रात्री बसून चर्चा करतो एखादा विषय म्हणजे
एकमेकांची अ जुळ जुळेल आहे असं तुमच्या बोलण्यावरून तर वाट्ता हे
हो, आणि आमचा सण उत्सव मोठ्ठा असं आनंदाने साजरे केले जातात च्या घराळी घ म्हणजे घरात जवळील सर्व लोक आम्ही फॅमिली सारखेच वागतो, सर्वजण आनंदाने उत्साह उत् सण दिवाळी पाडवा सगळा मोठ्याने साजरा करतो म्हणजे आपले गाव हे म्हणजे शेजारील वगैरे सगळे मिळूनच आपलं एक कुटुंब बनतं असं मला तर वाटतं
हो नक्कीच खरं
तसे संकट, मी तुम्हाला बोललोच की संकटाच्या काळात जसं आपल्याला धीर देतात तसेच ते धैर्य पण म्हणजे देतात की तू लढ आम्ही पाठीमागं आहे तू एखादी गोष्ट कर आम्ही आहे असं हे कुटुंबच बोलू शकतात बाहेरील कोणीही व्यक्ती बोलू शकत नाही, ज्यावेळी आपल्यावर वाईट वेळ येते त्यावेळी कोणीही साथ देत नाही सल्ला मात्र सगळे जण देतात की तू हे करशील म्हणजे तू हे के असशील तर आम्ही हे केलं असत पण घरातले म्हणजे घरातले
घरातले की जो हं जो मानसिक आधार आहे तो फक्त एक कुटुंबच देऊ शकतं त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या मज् संच्याकडून अपेक हून ही ठेवू शकत नाही. किंवा अ कुठल्या माणसा का म्हणजे, नुस्तं जास्त करून कुटुंबच आपल्याला हेल्प करतं.
हो, बरोबर आहे तुमचं, म्हणून एकत्र कुटुंब पद्धती ही तर मला आवडताच, संयुक्त राहून काय आजी आजोबांच प्रेम मिळत नाही, तेन ते आणि रडणार म्हणजे त्यांना दुःख, त्रास, वेदना सहन कराव्या लागतात, एखादं वर्क करताना, काम करताना त्यांना त्रास, तीच जर आपल्याला आपल्या जवळ राहिली तर आपल्याला माया, आपुलकी त्यांच्याबद्दल आपल्या मनात निर्माण होते. एखाद्या ठिकाणी जाताना आपल्याला तेथील माहिती ते सांगतात किंवा हे करू नकोस हे वाईट होतं.
माझे खाती सगळ्यात मोज मौल्यवान आहे असं मला वाटतं. आ आन जर कुटुंबाची साथ असेल तर आपण कुठलं सुद्धा मोठी लढाई जिंकू शकतो, किती सुद्धा कुठ्ती पण आपल्याला ताण असू दे किंवा कितीही मोठा आपल्यावर संकट आला असेल तर कुटुंबाची जर आपल्या सोबत असेल तर आपण कु अ सहज जिंकू शकतो.
होय, आणि आपल्या कुटुंबामध्ये असं असतंय की म्हणजे बाहेर आपल्यावर भेदभाव केला जातो की मुलगा-मुलगी म्हणून किंवा बाहेर आपण एखाद्या ठिकाणी दुसऱ्या च्या घरी वगैरे गेलो, तर ही दुसऱ्याची मुलगी आहे वगैरे असं भेदभाव केला जातो. पण आपल्या कुटुबात कोणताही भेद न करता,
करता आपल्याला हो आपल्याला हा हा हा मुलगा -मुलगा आपल्या घरात हा मुलगा -मुलगी सुद्धा मतभेद करत नाहीत किंवा आपल्याला जास्त करून आपल्या आर्थिक गरजा ज्या जेणेकरून आपल्या जास्त आपल्याला, काय आवडतं? काय नाही हे आपल्याला कुटुंबाकडन म्हणजे आपली काळजी घेतली जाते. परत आपल्याला आता काय गोष्टी म्हणजे आपल्याला कपडे लागणार असतील किंवा आपलं दवाखाना असेल किंवा आपल्याला अ काय सुद्धा आपल्याला जर खाऊ वाटला असेल किंवा आपल्याकडे पैसे, टंचाई असेल तर आपल्या कुटुंबाशिवाय दुसरं कोणी सुद्धा आपल्याला त्याची मदत करू शकत नाही.
हो म्हणजे जे आपल्या आर्थिक गरजा असतात त्या कु कुटुंब तर भागवतययस. काय प्रॉब्लेम नाही, भागवतय कुटुंब भागवतय अर्थी ते त्याचबरोबर एक प्रेमळ म्हणजे एखादा आंबा आपण खाल्लात त्या, ते जरी वडिलांनी बघितलं, तर हिला आंबा आवडतो म्हणून ते डबल म्हणजे, पेटीने आणून देतात.
हा पुन हा हा पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आपल्याला तेनि आ की बाबा ही गोष्ट माझ्या, माझ्या बा म्हणजे माझ्या मुलगीला आवडते, त्यामुळे जास्त करून ती आपल्याला आणून देतात. आणि त्यांची माया त्यांच य यातूनच व्यक्त होतान आपल्या त आपल्या मनात त्यांच्याविषयी आदर त्यांच्याविषयी माया अधिक अधिकच वाढत असते अस असं.
हा आणि कुटुंबाचं प्रेम हे बोलून दाखवता येत नाही, ते डोळ्यातूनच दिसते. हा म्हणजे डोळ्यातूनच त्यांन ची आप आपुलकी म्हणजे जे प्रेम असतय, ते त्यांच्याकडूनच आपल्याला दिसतय. एखाद्या आपण ठिकाणी मुलगी म्हणून बाहेर गेलो. तर वडील काय फोन करून विचारतात की, तुला? पैसे हवेत. का यातूनच त्यांच प्रेम दिसतय. ज्यावेळी आंबा आपण खातो त्यावेळीस तेनी. दुसऱ्यांदा आंबा आपल्याला आणून देणं यातूनच त्यांना प्रेम दिसतय. आईने आन आणखीन एखादी चप चपाती खाणार का यातूनच आपल्याला प्रेम वाटते.
हो आणि आता समजा आपण बाहेर गेलो. की आम्ही आपल्याला हे खायचं नाही बाबा तर आपल्याला कोण आग्रह करत नाही. पण ती घरचीच असू देत, खाना अजून एक एक्स्ट्रा घे तुझं पोट भरेल. तु जरा वातीळ आणि जरा खाल्यावर, आणि जरा म्हणजे छान म्हणजे तू ऍक्टिव् व्हशिल किंवा तुला आणि जरा तूज तर पोट चांगलं भरेल अस, ही फक्त घरचीच अपेक्षा म्हणजे घरचीच असा विचार करू शकत शकतात.
हो. त्यामधून माज्या तर मते कुटुंब हे जगात. ते सर्वश्रेष्ठ असं मानल जातय. कुटुंबाशिवाय आपण काही करू शकत नाही. कुटुंबाशिवाय आपण व्यर्थ आहे.
अ सगळं म्हणजे सगळं अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करू शकतो असं मानतात.
असं वाटतय की म्हणजे अनाथ आश्रमधील लोक. लोकांना एखादी म्हणजे एखादी जरी माया दिली, तर म्हणजे एखाद प्रेम किंवा नुसता एक घास भरवला त तरी त्यांच्या डोळ्यातून, म्हंजे पाणी येतय त्यातूनच आपल्याला कळते की, यांना कुटुंबाची
हा गरज आहे आणि त्यांच्याकडे पाहुूनच आपल्याला असं वाटायला पाहिजे, की बाबा आपण खरंच खूप लकी आहोत. कि आपल्याला अ आपल्याकडे कुटुंब आहे, आणि आपल्याला प्रेम म्हणजे अ आपल्याला साथ देणारी किंवा आपल्याला माया, ममता साथ देणारी लोक आपल्या सोबत आहेत, पण अ आता मला तुम्हा तुम्हाला तुमच्याशी एक शेर करते. की अ अशी अनेक लोक आहेत की जे म्हणजे बाबा आई वडिलांनी त्यांना खूप लहानाच मोठ केलं आहे. क्षण दिला आहे मो त्यामुळे जास्त कोणी मोठ्या घरात घराणं म्हणजे, हो जास्त जास्तकरून पैसेवाल्या लोकांच्याकड खर, तेच लोक पुढे जाऊन जर त्या आई वडिलांना वृद्धपन कि त्यांना त्यांच्या नोकरीसाठी किंवा घरात कोणी नसे त्यांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून त्यांना लाखो रुपये देऊन वृद्धाश्रमात आणलं जातं. पण वृद्धाश्रमात काय कर त्यांची काळजी घेत म्हणजे अ खूप पैसे भरून जर त्यांची त्यांना माया नाही भेटणार. फक्त तिथली लोक, एवढंच फक्त त्यांच दुसरं काय नाही त्यांना त्यांच्या